काय करायलासा
काय नाही ब बसलोय तू
आता मी बसले जेवलासा हम जेवली की अर असं आवरूनच आता बसलोय तुमच आवरल का?
होय.
हं. फुटो भी दयायचा कुठं फोन नाही काय नाही.
तर हाय नव्हं घरातच घरातली काम करायची घरातलं आवरायच.
तेच म्हंटलं फोन कुठं नाही किती दिवस झालं करायला. कुठ बिजी हाईस. कुठं गावाला फिराय तेनं गेलायसा का काय?
नाही. गावाला कुठं ली जात्या.
हो. हं हं. तबेत कशी हाय मगं? होय. नाही मी कॉलेजलाच- - ते नाही त्यामुं मग येथे सकाळी साडेसातला गेलं की साडेबारा कधी एक कधी दीड असं होतं टाइम टायमिंग काय फिक्स नसतयं. मग तुम्ही मी घरात नसलेला - - टायमिंगला कॉल केल्याव म कस होत ना.
होय काय.
ह मग नंतर केलेलं की हा, असं अस ते तुम्ही करतच होता. मीे - - नसतोय आणि मी करते तुम्ही वेळेवर नसता असं झालेलं आप लं. हम्.
कशान जाय
तर सकाळचं ते घालवायला येत्यात. नंतरन असे हे गाडी गाव - - होय. सकाळचं घालवायला येत्यात. आणि दुपारचचं- - निम्म्या वाटपर्यंत चालत यायचं तितनं कोणाचं तरी गाडी गावली - - तर गाडीवरन यायचं नाहीतर कोणतर न्हायं येतयं अस
हम. मग निम्म्या वाटपर्यंत म्हणजे कुठं पर्यंत इतियास चालत?
तसं आलो तर आमच्या इथ जुने क्लेशर हाय तर एक किलोमीटर पर्यंत ईत असंल चालतं.
बाबू बाबू
तेढ हो खाली टाक्यावरवरून पाट्यावरून
आणि तिथपर्यंत कशाने तीस क
नाही त नाही म्ह त गडे गावायचंचं नाही. तर माहिती आहे. ग दावडती येते नवीन केशरा म्हण म माहि तस घ तुिकड पर्यंत चालत याचं.
हो म ते टाक्या प्रिंट कशाने येत्या
टाक्यापर्यंत तिथ मग श स्कूल बस असते म्हणजे कॉलेज बस असते. त नाय मी इकडे पुढ आली की पुढच टायमिंग कि बदलते नाही आमच्याकडे चड ते नाही त्यामुळं वेळ होतोय. अन्यायता सोबत पास सजजेने होय ए काय जात स नाहीय ना होय ते नाही नाही ते वाट काय ले ह
तेज म्हल म्हटलं.
ह काय केलं स मग आज आ सा स कष्ट का हो
ते
अ म मानजे बाकी स घेतलं नाहीच.
नाई दाख
इंजेक्शन करून घेशीला क नाई मग मग ते अ त्याला गावठी खत म्हणत्यात नाई.
तेन ना अ गावटी का ते हे आपलं गोबरगॅस उलटलेला
हा तेच होय मग ते काय केलसा?
इथच टाकलंय बाज बाजूला मच्या ओप्यात पण जरा हिकडन तिकडं वाढल्याय आणि ते वडलं होत नाही त्याज्यामुळं ते जड आणि पहिल्यांदाच मी अ हे के केला असेल मला वाटतंय जन्माला आल्या
होय कधी केलं नसतं त्यामुळे सवय नाई त्यामुळं जरा त्रास
हम्म आणि त्यात आता डोक्याव घेऊन हे करायचं डोक्यावर मी आजपर्यंत कधी काय घ्याय नव्हत त्यात ते मान, अंग हेन दुकाय लागल्यात ते वज्ज पा तिहीन उचललेलं हात सगळं भाकरी करायलं कि पीठ पण मळायला ईत नाही एवढं दुख दुखाय लागलंय आता.
मग इंजेक्शन नाई तर गोळ्या घेशीला क नाई म्ह तेवडं कमी येतयं नाही.
हम्म बघूया उद्याला.
दाखवून घ्यायचं कमी आल आलं.
हम्म हम्म.
काय आज स्पेशल मेनू केलेलासा काय रेगुलर?
हम्म स्पेशल काय नाय.
हम्म. हो.
दो अ काय ते अ सांडग्याची आमटी, हम आपण हे वळवण्यातच टाळत्यात सांडगे
हो तुम्ही केलीसा. काय काय केलीसा उन्हाळी मग?
उन्हाळ्यात होय अ सांडग के केल्यात, हंडी पापड केल्या, उडदाच पापड केल्यात, चिप्स केल्यात, कुरवड्या केल्यात आणि ते ताट
हम्म.
ते काठवलं करत नाहीत हा मी पण केल लागतय नाही सणावाराला ह्यला तळायला हेण लागतय आधी मधी चट
व्ह्य ते लागतयच
ते सरांना जास्त लागतय
होय पावसाळ्याला तर ते लागतयच जास्त
होय
होय
मा आणि काय बाकी
हिन पण ह्यावेवेळी पाहून नाही भरपूर केले
हे लयस
जे होय साल पपड्या केल्या दोडक्याच्या पापड तांदळाच्या कुरड्या तांदळा्याचा पापड रव्याच्या करूड्या शाबु च्या पापड्या म्हंजे शबु च सांडग चिप्स नाचण्याचे पापड पड
हा भरपूर केिलेयस की म
होय कशी लग्न होते नाही गेल्यावरष तर त्यामु केले य
हा हा हा म्हजे माणसं असतील खाणारी
होय आणि पावसा यन कस इकडे तिकडे शेताला ते न्यायला लागतय नाही त्यामुळे भरपूर लागते इकड